हॅलो हा, काय करालाय?
काय नाही बसलोय.
हा हा जेवला काय नाही बसलोय जेवलो
बरी आहे सगळी
होय आहेत की.
मग आणि काय चाललंय.
काय नाही निवांत.
फिराय बिराय गेला नाहीसा.
फिरायला गेलेलो की.
ह!
गेलेलो पाझरतलाव म्हणून एक ठिकाण आहे तिकड
सगळेजण गेलेल्यासा
होय.
बघायसारखं काय, काय, हाय तिथ
मस्त छान आहे स्विमिंग पुूल आहे होय ह ऍक्टिव्हिटीज आहेत होय होय!
मिनी गोवा आहे काय.
होय मिनी गोवा.
होय!
हूं मग तब्येत कशी हे तब्येत कशी आहे.
तब्येत बरी आहे का तुमची?
होय आहे की बरी
हा बाळ तेन बरं हाय
होय हाय की.
हा घरातली बर आहेत सगळी.
अजून काय चाललंय म.
काय नाही निवांत बसलोय जेवून आता
कुठं गेला नाही फिरायला
मी नाही जायत कुठं फिराया
का?
नाय कंटाळा येतोय.
कंटाळा येतोय. हा ह म मम्मी, पप्पा.
आयत हायत बरे आहेत सगळे तुमचे?
होय आहेत, आहेत बरे.
हा हे!
ह!
आनी काय चाललंय?
काय नाही. निवांनतवय
हा हा!
होय आहे की तिकडं हॅलो! हॅलो हॅलो हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!